लो
हॅलो
हॅलो हा येतोय. येतोय की
उम्म काय करायलेस?
काय नाही बसलोय निवांत तो.
उम्म मी पण बसलोय निवांत जेवण झालं?
हम्म आमचं कराय लागले मम्मी हम्म आमची पण मम्मी बनवाय लागलया.
होय.
बाकी आणि काय-काय?
ह बाकी काय नाही काय हाय परत
हम्म.
हम्म मग काय नाही बघ आता आ गेलेतो हा.
हा काय कराय गेलेलीस आज?
ते गेलेलो जरा काम होतं आं ड्रेस तेन घ्याच होतं ड्रेस पण आता केवड महाग झाल्यात आणि गेलो तर काय करायचं आदिच त्या पेमेंट कमी आहे.
होय आजकाल महागाईच लई वाढाय लागल्या.
कोतमीर नुसती तीस रुपयेला.
होय आता सगळ्याच वस्तूंवर जी एस टी लावल्यामूळं कसं ते महागाई वाढलीये ना आधी दोन हजार पंधराच्या आधी काय गॅस आपलं सिलेंडर येत हो ता चारशे-पाचशे ला आता तोच ब गेलाय कितीला हजार बाराशे ला सिलेंडर मिळतोय.
होय की. होता नंतर सहाशे झाला मग. .
होय ते असं वाढत वाढतच चालले. जी एस टी वाढवायल्यात दर
कळेना झाले कुठनं केवढं पैशे हे करायचं काय
हम्म पेट्रोल पण त्या काळात किती केवढं कमी होतं आता ते झाले शंभर रुपये लिटर.
होय सत्तर ऐंशी रुपये होतं. सत्तर म्हणजे पंच्याहत्तर का कसं सत्याहत्तर काय तर.
काय आपले हे वाढाय लागले फक्त.
हम्म काय करायचं. काय नाही ड्रेस घेतला एक एवढंच आणि काय नाय.
हम्म हम्म.
हम्म आणि खायला घेतलं
हां
जेवलो तिथं आम्ही आणि आलो.
तर वाढत्या महागाईचा परिणाम आपल्या सामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात हुतोय
होय
श्रीमंतांना एवढं काय वाटत नाही पण आपल्या मध्यमवर्गीयांना बरंच काय काय वाटतय जरी ते दीडशे दोनशे जरी म्हटलं तरी बाप रे केवढं महाग असं होत ते आपलं
हम्म होय ते कसं त्यांना काय वाटत नाही त्यांच म्हणजे जी मिडल क्लास असतात ती का ते त्यांना पण काही वाटत नाही कारण त्यांचं तस कमावनं असतय ना खरं गाव लेवलच्या लोकांना परवडत नाही काय. महागाई तेन त्यांचं सगळं नीम्म आयुष्य शेतीवर असतय
होय शेतातनं जेवढा पैसा येईल
हम्म
हम्म शेतातन जेवढा पैसा येईल त्यावरचं त्यांची खरेदी आता शेतमालाला पण कसा जास्त भाव भेटत नाही त्यामुळे त्यांच्याकडे पैसा पण जास्त शिल्लक राहत नाही.
होय.
ऊस वगैरे पण ऊस वगैरे टणावर पण थोडं कमीच पैसे भेटते लय जास्त काही त्यांना भेटतच नाही ना.
हम्म.
हम्.
होय आणि बाकीच पण ते कनिस वगैरे असते ते पण म्हणजे जास्त दरानं विकत नाहीत नाही. कमी दरान घेत्यात.
हम् त्यामुळे ते नुकसानच हाय म्हणून त्याला जेवढं घाल घालत्यात तेवढं पण निघत नाही खर्च.
हम्म शेतातलं कसं शेतमालाला पण जास्त भाव नाही. परत शेतकरी आपला कस. दूध उत्पादन वगैरे पण करतोय दुग्ध उत्पादन वगैरे, त्याला पण त्यांनी जास्त भाव देत नाहीत दुधाला वगैरे.
व्हय.
त्यामुळे बरेच शेतकरी ही महागाई वाढती महागाई एवढी त्यांचं बी बियान्याला खर्च जातोय ढीग
होय की खतं लागल त्यावेेळी, हम्म ते ब माणसांचं खर्च.
होय सगळं झालं ते भांगलणी, लावणी ते आपली खत वगैरे जातय लागवड वगैरे, बी बियानं
च वगैरे ते ते आणि वेगळंच.
होय त्यांचा हजार रुपये जरी खर्च गेला तरी निदान त्यांना हजार रुपये तरी मिळावं ते शेतातून पण तेवढा पण भाव त्यांनी देत नाहीत.
होय.
हजार दोन हजार खर्च घालतात त्यातनं निघतंय त्यांचं पाचशे नाहीतर सहाशे मग त्यातुन कर्ज वगैरे त्यानीं घेतलेले असतात ती पण कमी होत नाहीत.
हम्म काय नव्हच काय कळना झाले आता काय काम करायचं आणि कसं मिळवायचं सगळं. आता सोनं तर बघितलंस ना एवढं दीड लाख लाग झालय.
होय.
दोन लाख होत तरी आता जरा कमी झाले खर तरी पण परवडत नाही.
कुणाला परवडतंय मग हम्म.
एकेकाळी किती स्वस्त सोन होत चार हजार दोन हजार. स पण होतय एक के काळी. आता डायरेक्ट एक लाख दीड लाखावर सोनं पोहोचलय. चांदीचा पण दर दोन लाख काहीतरी आहे.
हम्म.
हम्म मग कसं गरीब लोकांनी मध्यमवर्गीनी कसं सोनं वगैरे खरेदी करायचं.
होय.
सरकार आपलं जी एस टी वाढवतेय वाढवते इकड दर वाढतात.
त्यासनी काय नसते त्यांना आपलं असतय पेमेंट
हम्म
त्यांना काय
सरकारी वाले आहे पण कसं त्यांना पण पेमेंट वगैरे चांगलं असतंय. बिझनेस आणि करत बिझनेसवाले एक सोनं वगैरे खरेदी करतात पण आपलं मिडियम लोकांचं जरा कठीण आहे.
हम् बेरोजगार कमी नाही श हॅलो